हा हॅलो.
हा दहा मिनटं पुरी झाली होती. म्हणून च मला डाऊट आला.
ह. ह. हे तुमचं काय झालं? शेळ्या घ्यायचं काय प्लॅनिंग?
शेळ्या घ्यायच्याय ना. आता प्रकरण टाकले ना.
ते अनुदानच का?
अ अनुदानाचये. हा अनुदानाचचे पण हे डाळळींबच यचय.
काच. ह. ह. ह शळ्यायला अनुदानेना. उतरे असतील तुमचे तर टाकून देयच.
नही आती है बेदाण्याचे टाकू राहिलो. काही गहाण नाही बा. अस मा नावाव.
ह. ह.
हम्म. फक्त ओबीसीचं दाखलान ते. माझ आधार कार्ड. रेशन कार्ड. आणि पॅन कार्ड.
किती, किती टक्के आणुदाने त्याला.
पस्तीस टक्के.
हम्म बरंय. आमचे प्रणवला पाठवलं. राजस्थानला आज.
हो.
बोकेपाय
मोकडे पाहिला का?
हम्म.
हम्म हम्म.
द दहा एक न घे म्हणलं.
जाम ना.
हम्म.
ता ते झालं तर घ्यायच शाळ चार पाच तरी घेऊ म्हटलं.
नाही तुम्हाला सांगित ना त्या दिवशी गवन करून घ्यायची आहे ओके. बरोबर जजमेंट बसून ला म
म्हणजे म्ह त सगळं बजेट बसून जाई सगळं.
हम्म. ते. होर सर आहे ना चार पाच बोकडे जरी ऐकले ना चांगले न सर न सर पंचवीस तीस हजारापर्यंत.
ह. म काहीचराला काही सां होता. का?
हा तेवढ्याच बरोबर अडजेस होन जातो.
हा इल् मोठा आधार आहे.
हम्म
हा ज जोड जाां चालण आता आम्हाला ना एवढं पंगी का जाणवत. रोट्री बळी पेपर. तर ते ट्रीप चालू कां कांदेच ट्र्रीप साधारण काहीव हजाराच्या घरात गेलो.
वर्ष.
हा एवढंच तीन महिने अडीच महिन्यामध्ये.
हा मग
हॅलो!
हा म्हणजे पैसे येत राहतो ना.
हा मग ते खडकीमत नाही ना मग अडीचशे रुपये सारखा एका ट्र्रीपचा धरायचा.
हम्.
साडे सातशे रुपये. आपलं म्हणायचं मग जाऊ दे.
हा म्हणजे काय?
हजार रुपये.
हम्म हम्म.
हजार रुपये पेट्रोल पाचशेच्या डिझल मध्ये ना कंप्लीट. आ ती करतय याच खळ दोन गार केेव्हा त्याचा. मनमाड रस्ते होत एसटी च.
हा.
हम्म. तेव वा त मा्हा स हा.
मग भारी होऊन जात ना.
हम् म्हणजे ते टार्गेट ठेवले मग इडले तर इड जर राहिल ये आमचा कदम खळ. किंवा इडं बाग बांधच खळ तर त्याला नाही तकलीफ होत मग. मग तेथ ऐखी एक खेप वाढाते पण आपण पाचशे्या दोन ख्याप होऊन जाते पाश्या असं डोक्यात धरायचं.
अडीचशे रुपये खेप खर्चरायचा.
हा अडीचशे रुपये खर्च. म्ह आपल्याला समजा काही. का दोन दोनही मारेल दोन त नाही विषय पण कमी कमी आता नव्व ते खेप्पा झाले.
हम्म हम आठवड्याला चार नाही तर पाचवा त्या.
हा आता थोड्या काही पडेल नाही तर मागच्या एक दीड महिना दोन दोन या दोन दरवाजच्या.
ब
बुकिंग ठेवा लागेची. हा ते तर आता त्या डिल्या पाडल्या त पेपरचं उठल. पेपर चांगलं शासून बि लागलं आता काल साधारणत सकाळी. आठ ते दहा गेलो पासबंड टाकून आलो. पर दुपारून एकाचा फोन आला अर्जंट व पेपर टाकायला. परत गेलो तेढे चार बंडल टाकले पायशे रुपये बंडल नऊ बंडल. कशी चार साडे चार हजार.
हां
मग एवढ्या महिन्यात त्याच्यासाठी घता रुम गेला त्याच्यामुळ. त्याची जाणवली नाही.
नाही हे बागेचे औषध किरकोळ कारकोळ डीझल
हा हा हा हा आता म्हणजे ना तेला ज एक लिटर मधी साधारण सहा सात बंडल होऊन जात्या.
हा.
ते लई परवडतं पण मग डोकं ठरलं की त्याला त्याला हाड्याक लई.
लिहाड त्या ते डायवर पाहिजे एखाद मंग
नाही नाही ड्रायव्हरचा विषय नाही काही त्याला आहे ना आप आमच्याकडे वावर कशी माहितीे का अंग्यालं अडचणी वाळायला हे ते लई ये
हा
हा ते एक पट आणि आता पेपर क्वालिटीचे नाही राहिले
हम्म हा.
एवढं एवढंच हे करायला नेट द्यावत पेपर फाटतो कुड काय होत.
हम्म. ते बिन वावर थोडी छोटे छोटेच नाही बिगा बघाच्या वर अकरा पर्यंत कोणा.
हा अशी गमत आहे. नाही चांगलं न सर वावर आता त्या दिवशी एक न सर वावरं सापडलं. कम्प्लीट सकाळी आठला जायल होतो. साडेबाराजेक वाजेप होत दहा अकरा म्हटल टाकून मोकळा झालो होतो. परत दुसऱ्या दिवशी पिंपळसला जाईल होतो पिंपळसला तिथं दहा-अकरा बंडल होते ना तर दादू येऊन मला तीन वाजले होते मग अकरा बंटल मग खपक्यात पैसे येऊन जा त्यांना लांबन कशी आता ही लांबर होती तर मग सव्वा दोन साऱ्यामध्ये बंडल संपायचा
हम्म
आणि ती लांबण होती तर ती जवळपास सात एकशे फूट होती त्याच सव्वादोन भांडल किंवा दोन साऱ्या
अ बंडल संपायचं मग अशा याच्यात काय एकदा बंडल लावला कड वरून या काडा त्या काडला फिरून आल्यावर
संपलं का मग ते उरकत ब्वा परवडत.
इकड कसं आहे आमच्या इकडं अं शंभर शंभर फुटाच्या दीड दीडशे फुटाच्या आओ दहा बारा गल्ल्यांना वळवायचा ट्रॅक्टर म्हणाल्यावर किती डबल फरक पडून जातो ना.
बर म्हणजे वेळा वाढतु ना
आलो मग तिकडचे दहा बंडल, इकडचे पाचच बंडल होत्या.
हां.
सांग डायरेक्ट निम्याला निमा फरक पडतो वळायला न्यायचा जेवढ्या टाइम मध्ये ट्रॅक्ट तेवढा कडाला जातो.
ते नाहीना मग ते लांब जाईल परवडत
हा म्हणून तर म्हणतोय पिंपळासच ना दर वर्षाचा गिराईक ये.
हा..
त्याचा फोनआला का सुटत राहतो मी दरवर्षी खपक्यात रोख पैसे लांब आहे ते वावर त्याचं डोकं उठत नाही असच झाल, तसच झालं कुड कानकुज झालं तरी बस चालुदे बाबा.
घाणा नाही काय ते शेतकऱ्याच कसं राहत माहिती आहे का बरं अगोदरच नागर, विडा सगळं रेड रेडी करून ठेवीते म्हणजे आलं का बर टाइमपास नाही काय कायचं पार त्यांच्या बोकांडी जाऊन बसा मग ते तिथून पुढ जागेवर येता.
मा तेच ना. आता आता बी पाऊस आला म्हणून सात एक बंडलाचे येल होता फोन. हो आता आज काही आता उद्या जर उघडं असली तर मंग जावा लागल पण आता उद्या भेंड्या खुळायच्या टमाटे लावायची कस, कस होईल तर हो.
भेंडी किती निघती रे आता?
भेंडीना दिसा आड चालू आहे पंचवीस, वीस, बावीस, तीस.
एक किलो.
हं हा चिडु. वीस, तेहतीस हा.
अन मार्केट कसं आहे तेला?
मार्केट चाळीस, पंचेचाळीस.
चांगलं आहे मग.
हा. इथ चालु आहे म्हणजे सहा, सात येत्या बाराशे, पंधराशे, बाराशे, पंधराशे.
नाही बरं मग खर्चाच. बरं पडत ते भिंडीचं मग परवडलं तुला बाकीचे पिक बेकक्षा?
हा भिंडी परवडली ना त्या पावसात. दुसरं पीक जळून गेला असत ते पाणी चुंबलं घेवढा सडून गेला.
हां.
सत्तर
हा फेब्रुवारी सोडुन दे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै.
हा.
ये भरपूर दिवस चालले म.
हाऊसा म्हण ना का मधी ते पोराला सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हाच ते भाव पडले होते. हो तीन, चार, रुपये, पाच रुपये, एकट्या चे. तवा असुन देल होत पाटाला पाणि आल फ्लड करुन दिली. पानगळ सगळी येऊन गेले परत नव्या पेक्षा जोरात एक नंबर हॅलो. आवाज येतोय का? बबलू.